हॅलो नमस्कार, कसे आहात तुम्ही?
छान, कसं आहे तुमचं काय चालू आहे?
आमचं तर ठीक चालू आहे, तुम्ही तर कसं चालू आहे?
आमचं बरं आहे जेवण वगैरे झालेत.
हो आमच तर सध्या आच आहे, आता थोडा वर. कम्प्लीट केला, आता थ बोलूया म्हणलं, ते काय आजकाल आप आपल्याकडे ऑनलाईन क्लास चालू झाले आहे ना, आमच्या घरा साईडला तर थोडा त्यांचा शांततापणे ठेवा लागतात म्हणून.
वातावरण वगैरे बरं आहे का तुमच्याकडे?
हो वातावरण वगैरे तरी ठीकठाक आहे. तुमच्याकडे कस आहे? पाऊस वगैरे तर आता आज आला नसेल, काल तर काल तर आला होता.
आला होता का, आमच्याकडे तर नाही अजून पाऊस आला.
हो का ते त तुमचे एक तिकडे ऑनलाईन क्लास आणि ऑफलाईन क्लास बद्दल काय ल काय चालय?
ऑफलाईन क्लासेस बऱ्यापैकी चालतात, ऑनलाईनला थोडस हे आहे ना लोकांना अडचणी, कारण मग मुलांना वगैरे टॅबलेट द्या, परत मोबाईल द्या. नेटपॅक सरोवर.
हो आत्ता मुलांना टॅबलेट आणखी मोबाईल दिला तर त्यांना, आज खूप खराब लागते समोर जाऊन.
हा.
आता आम्हाला पण जसं काही. तेवढं आ तर नाही लागले, पण आता कोरोनाच्या वेळेस आम्हाला ऑनलाईन क्ला स वगैरे होते ना तर, खूप आम्हाला अडचन झाली, नेटवर्क प्रॉब्लेम आणकी शिकण्याच्या आणखी प्रत्येक गोष्टीचा सम समजला नाही आम्हाला.
त्याचे पण साईड इफेक्ट पण जास्त वाटतात. मुलांकड ते मोबाईल वापरायची सवय पडते, परत दिलं नाही तर पर हे होतं.
हो बरोबर-बरोबर.
आणि तो काय बघतो, ते बघायला पालकांना पण वेळ नाही ना दिवसभर.
हो ते पण आहे.
एकदा सुरु झाला म्हणजे मोबाईल त्याच्याकडेच असणार, पालक त्यांच्या कामामध्ये बीजी.
हो आणि पूर्णपणे इथ अभ्यास समजू पण नाही येत कारण की तो हर एक टॉपिक आपण डाऊट्स वगैरे विचारला तर कधी नेटवर्क प्रॉब्लेम येतात कधी एवढा सारा मुलांना एक टीचर कसा समजवून ऑनलाईन ते पण
आणि समजणार का नाही त्याचा रिप्लाय पण नाही कळणार ना शिक्षकांना पण
हो ते पण आहे आणखी शिक्षक ऐकणार पण नाही ना
हा आणि बऱ्याच वेळा काय होत सगळ्यांचा सेम प्रॉब्लेम विचारायचा म्हणलं तर शिक्षकांना कोणाकणाला उत्त -
हो आणखी ऑनलाईन ऑनलाईन मध्ये खूप दिक्कत पण येते ना
पण येतात बऱ्यापैकी ऑनलाईनला
हो अनेक मुलांना खूप त्रास पण होतो ऑनलाईन क्लासेस करायला जस की ऑफलाईन मध्ये आपण कोणता पण डाउट जागेवर विचारू शकतो आपला पॉइंट आपण अ हात दाखवून कि काय दाखवून करू शकतो आता आपण केवढ वेळ बोलणार आहे
हा आणि ऑफलाईन मध्ये - काय होईल विद्यार्थ्याला नाही समजलं तर परत त्या गोष्टी आपण रिपीटेशन करून सांगू शकतो शकतो च
जोपर्यंतच्या कन्सेप्ट क्लिअर होणार नाहीत पण ते ऑनलाईन मध्ये फोनवर ते व्हिडिओ पहा तो सेव असेल तुमच्याकड
हो आणखी सेव्ह नाही राहिला तर म आणखी प्रॉब्लेम मॅडमला फोन करा मेसेज करा नाही समजला तर युट्यूबवर पहा तेच
पण ते युट्यूबच समजणार काय याची शाश्वती पण नाही ते व्हिडिओ त्यांचा टाकलेला असतो
एकदा फीस जमा झालेली असते ऑफलाईन मधे आपण परत विचारू शकतो हा नाही समजला परत - सांगा किती वेळा पण सांगा
आणि आणि ऑनलाईन क्लासमध्ये लक्ष पण नाही राहत मुलावर मुलं काय करताय
हम्म चालू आहे का चालू आहे समोर लावलेलं दिसत आणि त्याचे फीडबॅक पण घ्यायला पाहिजेत बर्याच वेळा ऑनलाईन वाल्यांनी
हो बरो म्हणला तुम्ही बोलत आहे
म्हणजे प्रॉपर त्या मुलांना समजतं का नाही हे पण कळाय पाहिजे
हो काही लोक आपल्या मुलां लक्ष नाही देत जसं की ऑ ऑफलाईन क्लास म्हणजे काही मुलं काही मस्ती करत राला तर मॅडम पाहते तरी त्यांना तर समजवते त्यांना समोर का क नाही करायला हवं पण ऑनलाईन क्लास कस बघणार आहे आणि त्यांचे मुलांचे माय बाप पण कसे बघणार आहे की तू अभ्यास करताय की काय करता
त्यांना वेळ पण पाहिजे ना बऱ्यापैकी पालकांना वेळ नसतो म्हणून त्यांना क्लासेस लावलेले असतात
हो
जर हा आणि पालक स्वतः बसत असतील तर मग क्लासेस लावले नसते त्यांना
हो बरोबर आणि त्यांनी तेवढं समजत पण ना की आणि मुलाना मुलं पण खूप हुशार असतात का दोन सेकंडात ऍप चेंज करून टाकतात की काय करून टाकतात
हा ते फायदे पण आहेत आणि थोडे तोटे पण जास्त वाटतात ऑनलाईनचे आणि मोबाईल वापरतच नसल्यामुळे क्लासेसमध्ये जी इच्छा असो का नसो तितक्या वेळ तो बसावाच लागेल त्याला असं होतं
हो आणखी स्क्रीन टाइम मुळे डोळ्यांना प्रवााह पण खूप परत डोळ्यांना आणि डोक्यांना वगैरे
ते स्क्रीन टाइम मोतीबिंदू, थोडास डोळ्याचा पण त्रास वाढू शकतो.
हो डोळा, खूप लोकांना चषमा तर त्याच कारणाने लागतात.
ह् आता बऱ्याच वेळा बघतोय ना आपण लहान. मुलांना चष्मा वगैरे लागतात, कारण ते स्क्रीन मोबाईल शेर ह करतात. पालक रडाले का मोबाईल द्यायचं ते, सुरवात तिथूनच होते.
हो ते मुलं वाटच बघत असतात की कधी पप्पा येईन, कधी मम्मा येईन की. आम्ही त्यांच्या मोबाईलवरून
मला तर वाटतं ऑफलाईन क्लासेसच योग्य असेल मुलांसाठी.
हो मला पण असंच वाटत, कारण की त्यामध्ये खूप चांगला असते आणखी आपल्याला काय डाऊट व्हा, काही विचारयला प्रसेस काही.
ह आता बऱ्याच ठिकाणी बायजूस वगैरे शाखा आहेत. पण काही ठिकाणी तिथं नेटवर्कच नाही, त्या खेडेगावातल्या मुलांची इच्छा असून पण ऑनलाईन काय करू शकत मरेत म्हणजे ते हे पण आहे, नेटवर्कचा पण खूप मोठी समस्या आहे आपल्या भारतामध्ये.
खूप मोठी समस्या, कारण गावातील जास्त. अ इंटरनेट एक हे राहते.
आता शहरामध्ये ठीक आहे, तो फायजीचा वापर करू शकतो. सिक्स जी येईल, पण त्यांचा जमाना अजून टू. जी. मध्ये चालू आहे.
हो बरेच लोकांकडे अ तर हे पण नाही रा जास्त पहि की ऑनलाईन क्लास अपलोड करू.
हम्म अँड्रॉइड मोबाईल पण काही लोक परचेस करू शकत नाहीत.
हो. गावातल्या मुलांना तर खूप-खूप त्रास होतो त्यांचा. कारण क तिथे शांत वातावरण तर राहते पण नेटवर्क कनेक्शन हेडफोन् आणखी तेच अभ्यास करता करता डाउट्स वगैरे
हम. त्यामुं ऑफलाईन समोर समो हॅलो.
हा हॅलो हॅलो बोला ना.
हा आवाज ब्रेक झाला होता वाटल.
हो आणखी जे बुक्स वगैरे राहतात त्यांना पण ते जास्त वेळ देऊन शकत कारण की ऑनलाईन क्लास... बुक्स दिसत तर नाही...
नाही काहीच नाही दिसणार आपण फक्त स्क्रीन पाहायची दिलेल एक्झाम सोडवायचं. पण ते चेक करणारे पण नाही कोणी कारण तिथं काय होत एकदा केलेलं ते समोरासमोर आपण व्हेरिफिकेशन.... काय करू शकतो.
हो ऑनलाइन पेपर तर खूपच खूप... कोणी पण काय पण सॉल्व करून टाकायचे... आणि कितीचे
त्यामुळे ऑफलाईनच बरं वाटते बघ आता जे काही पेपर आहे ते ऑफ... कशी होतात तस क्लासेस पण ऑफलाईनच योग्य असतील.
हो साईडला दुसरा मोबाईल खुला राहते आणखी पेपर लिहून टाकते बस झाल भेट.... आणीखी असेच कारखानने समोर जाऊन.... आपल्याला जे डॉक्टर्स वगैरे राहते इंजिनियर जे पण शिकून बनले जाते त्यांना... कमी ज्ञान येत आणखी ते जास्त शिकून... म्हणजे त्यांना जास्त ज्ञान नाही राहत....
ते ऑनलाईन डॉक्टर झाल्यासारखा प्रकार होत होतो मग. कोरोनामध्ये कसे होतात तसं चालू आहे.
हो आता ऑनलाईन डॉक्टर ते खूप आता जस का नीटचा प्रॉब्लेम आ... हो नीट नीटच्या पेपरच ही लिक झालता.
हा लीक झाला हे ऑनलाईनचे ड्रॉबॅक आहेत ते. आ जर ऑनलाईन नसते तर ते कुणापर्यंत शेअरच झाला नसतात हो.
हो आता त्याच कारणाने रि नीट पेपर एक्झाम... ते आय, ए, एस, आय जसं क ते आपले इंडियन एअरफोर्स राहते त्यांच्यामुळे.....
हो आणि त्याच्यामुळे आता टेलिग्राम पण बंद बावीस... तारखेपर्यंत.
हो का.
हा. शासनाला विश्वासच राहिला नाही स्वतः... तावर त्यामुळे ते बऱ्यापैकी काही काही कराय बघतात.
अच्छा अच्छा असं झालं काय.
हा टेलिग्राम वर शेअर व्हायला असं त्यांच्या मनात भीती आहे म्हणून त्यांनी स्वतःकडे न बघता टेलिग्रामवर.... बरं लक्ष ठेवायला सुरू केलं. यंत्रणाच चांगली ओ राबवायची ना बऱ्यापैकी कुणाला नाव... न ठेवता स्वतः आपण थोडस हे करायचं. जिथून पेपर सेट झाला तिथून फुटतोय. ती लोक दुसऱ्यांना दोष देऊन काय फायदा आहे.
हो. आणखी जे आपला जे त्रास राहते जे स्ट्रगल राहते ते पण मुलांना करू शकत नाही आणि.. घरी बसण्या त्रास येतो एक तर आणि आणि त्या एकतर जस कोरोना मधे आदत पडून गेली त्यांना तीन, तीन चार, चार वर्ष त्यांना घरी बसण्याचे.
तसेच सवय लागते मग अचानक बाहेर निघायचं म्हणजे जड जात.
हो आणखी बाहेरच आपल्याला वातावरण जे लोकां कम्युनिकेशन स्किल्स लोकांनी कसे बोललं पाहिजे... मॅम कोणी कस बोललं पाहिजे या क्लासमध्येध्ये काय काय शिकवला होत कसं काय राहते पेपर... ते सगळं मिस होऊन जाते ना..
हा सगळं मिस होऊन जाते बाहेरच्या जगामध्ये संपर्कच कमी होतो.
हो तो स्टोरी मधला पार्ट एकदम म्हणजे कटून जात. की आपल्या समोर कोणी विचार की हा मी या क्समध्ये काय काय केलं असं काय तर मग काय आठवणार कारण की त्याला त्याप्रमाणे आम्हाला आपल्याला शिकवलंच नाही जात ना.
हो त्यापेक्षा त्या ऑफलाईनमध्ये सगळ्या व्यवस्थित सोयीनुसार होतात त्या गोष्टी.
हो. मी तर सर्वांना हेच सांगेन की, ऑफ ऑनलाईन क्लासेस ना करता, ऑफलाईन क्लासेस करावा.
वेळेचा पण, आणि पैशाचा पण दुरुपयोगच होतो तो ऑनलाईन म्हणजे.
बरोबर बोला तुम्ही, चला खूप चांगला वाटला तुमच्यासोबत बोलून.
चालाठीक.
हो धन्यवाद भेटूना लवकर.
हॅलो.
हॅलो भेटू म्हणलं लवकर.
हा एक मिनिट, हा चालतय हो ठीक आहे.